हॅलो हा येतोय का बघा हा आला आला.
हा ते माझ्या मम्मीचा फोन होता ना माझ्या मोबाईलवर.
हा तेच की म्हनल आलाय मला फॉम नंबर आलाय कॉल कर.
आ हा हा
हा तेच की किती कॉल झाले तुमचे?
म आता तुमच्यासोबत एक केला ना, आता एकोनिस झाले की टोटल.
होय का सगळे कॉल कॉल कॉल झाले?
हा मिस्टरांनी सगळे कॉल केले. माझेच चुकले उलट पण मिस्टरांचे सगळे झालेत. अ माझे चार पाच माझे पण तसे तुमच्यासारखे झालेत. अ म्हणजे एकेकानी पुढच्यानी एक एक पुढच्याने उचललं नाही. परत अ जास्त काय माहीत नव्हतं म मी पण सबमिट केलं. पहिला पहिल्यांदा ना, मग
ते नव्हत ना की एक कॉल करायचा त्यात. चालू ठेवा लागतय मंग मी पण काय केलं असं कॉल कोणा कोणाला लावत बसली. आणि सबमिट सबमिट करत बसली. असं दहा कॉल केलं.
मग काय काय होत
मला कॉल केला त्यांनी सांगितलं की असं नाही करायचं त्यासाठी ऍप चालू ठेवाय लागतय समोर त्यांना पण तेव्हा तो कॉल रिसिव्ह होतोय.
म्हणजे आधी आपण साधा कॉल करून सांगायचं त्यांना
हा हा हा मला माहिती नव्हतं तं ती डायरेट कॉल करायला गेली म ते त्यांनी तस कॉल केल्यानंतर मला वाटतं एक दहा कॉल झालं अस तेली त्यातलं पण एक दोन कॉल असच की लागलं नसल्यामुळे कि हे झालं.
हम्म आता आता असुदे झाले तर येईल थोड थोडं तर दिल पैसे थोडं पैसे येईल म्हणलं हॅलो हॅलो तुमचा आवाज येईना झालाय हॅलो
माझा आवाज येत असेल तर तिथून हॅलो हॅलो फक्त करा. नाय बोललं तरी चालतंय हॅलो हॅलो हा आला आला म्हणजे असं कॉल आवाज नाय आला म्हणून कट वगैरे काय करू नका नायतरं वाया जातील तुमचा कॉल हॅलो हॅलो आवाज येतोय का असं बोलायचं.
प्युअर नेटवर्क नेटवर्क प्रॉब्लेम हाय ना काल रात्री पण दोन कॉल केल असतं पण नेटवर्क नव्हता. म्हणून ते राहिलं हम्म नाहीतर काल माझे दोन झालं असते पण नेटवर्कचं म्हणजे कॉल कोणाचा येईना पण आणि माझा पण कोणाला जाईना.
हा हा हा हा हा
केलं हा
नाय आवाज आला तरी पण हॅलो हॅलो आवाज येत तोय का माझा तुमचा येत नाय असं बोलत राहायचं
हो हो हो
हा हा हा हा
हा
आता काय बोलायचं?
मला तर काय सुचत नाय बोलाय
तुमी घरीचं असताय ना
होय होय घरीच असतोय मी
हो हो मग काय काय हो टाइम जात असेल इकडं तिकडं मुली मध्ये
होय म तीचं असतय कि शाळेला सोडायचं आणायचं. तिजा हा अभ्यास घ्यायला लागतोय
होय का हा हा त्यामुळे कसं टाइम गेला समजत नसणार. हो हो हो
म्हणजे खेळायला कोण नसं तं ना आत मध्ये म एकटीच असत्या मग ती माझ्याच माग लागत्या.
हो
हा असं होतंय माझ्या माग लागतंय व्हय. आणि बिल्डिंग मध्ये कस आतल्या आतच की पायात नाय काय नाय. अ हं.
कोण पाहिजे त्यांच्या बरोबर?
व्हय. आता मग खेळायला लागतयच की मग. काय करायचं.
वेगळं पडतंय. गावाला शेजारांकड जा इकड जा तिकड माहित असत्यात आपली.
होय.
हव.
ह्म. तुम्ही जाताय काय नाय तुम गावी?
हो जातोय की.
हा हा हा हा.
मागच्या महिन्यामध्ये त्यांच्या ते भावाचं लग्न होतं ना मानस भावाच‌ तेव्हा जाऊन आलो. आत्ता सारखं चालू असत तर नवीन लग्न आहे म्हणल्या नंतर त्याच सारखं येणं जाणं असत ना चालू.
हा हा हा मम्मी मम्मी त्यांंच काय?
हा मम्मीच्या घरी वगैरे ते आकाड वगैरे पाहायला तेन तेन. गेलेलो गावाला. चालुच आहे गावाला येणं-जाण दर महिन्याला.
हा हा हा हा.
हम्म.
बरं बरं चालत चाल तुम्हाला किती आहेत भाऊ बहिण?
मला एकच भाऊ आहे, आणि मी एकटी. हा. आणि काकाचे आणि ते काका दोन बहिणी आहेत आणि एक मुलगा अस हे त्यांना.
हा हा. म्हणजे तुमचा दा तुमचा दादा मोठा असेल ना का तुम्ही मोठ्या आहे?
नाय दादा लहा तो ज लहान आहे मी मो-
तोच हो का? हा हा हा.
तो लहान. लहान दोन-तीन व तीन वर्षांनी लहान आहे तो माझ्या.
हा हा. आता तुमचं एज किती आहे?
आत्ता माझं अहह ट्वेंटी नाईन आहे.
होय का?
हां.
हा हा हा. म्हणजे थोडं लेट झाले का लग्न?
हो ते का काकांच्या मुलींचे लग्न झाल्यानंतर ना मग माझं.
अस आहे काय? म्हणजे त्यांची झाल्या शिवाय त्यांची झाल्या शिवाय तुमच्यात करत नाहीत का असं.
हा एकत्र आहे ना रहायला. एकत्र होतो. आता वेगळ हाय. आम्ही एकत्र राहायला होतं ना त्यामुळे त्या मोठ्या आहेत ना माझ्यापेक्षा. त्या माझ एक मोठ्याच मोठ्याच म्हणून तर बघितल्या. हा. मग त्यांची झाल्यानंतर ना लगेच लगेच मंग झाले आमची‌.
हा हा हा. असं केलं का?
त्यामुळे माझा नंबर ला लेट झाल. बघणच माझं लेट झालं.
हा व्हय आधी मोठ्या आहेत म्हणल्यावर त्यांचं ते करायला लागणार की. आता एकत्र राहताय म्हणल्यावर, वेगवेगळं आसत तर चाललं असतं ग.
हो. पण आम्ही सेपरेट राहायला लागलो, पण आमचा बॉण्ड चांगला होता ना. म्हणजे एकत्र बऱ्याच वर्ष राहत होतो. मग तिला बघायला चालू केलीत. मग मला काही बघायला चालू केलं नव्हतं मग नंतर नंतर नंतर मग मला बघायला चालू केलं पण ते झालं मग मा मला बघायला चालू केल्यानंतर लगेच झालं माझं लग्न. पण तोपर्यंत तीझ पण झालं मग असं. शेवटीला दुसऱ्याच्या सगच लग्नाची आली ना आणि तिघी पण लग्ना त्याला असं झालं मग त्यामु त्यांचं पण झालं असतं लगेच पाटी माग. माझं पण झालं मग, असं झालं. ह. भाऊ काही लहान आहेत. दोघं पण आल त्यांचं पण आता बघायला चालू परत थोड्या दिवसांन.
आता त्यांच म्हणजे ते पण आलेत कि आता
हा तो मोठा त्या त्यांचा मुलगा आहे तो मोठा आहे ना? मग ते आता बघायला चालू केलंय. हा माझ झाल्यावर लगेच बघायला चालू केलं. आणि माझा भाऊ आहे तो जरा माझ्याशी बारका आहे. त्यामुळे त्याचं पण त्याचं झालं की लगेच
त्यांच्या मनात त्यांनी पण असतील. सव्वीस सत्तावीस असेल ना त्यांना मग?
हो हो. सव्वीस चा आहे हां. मग बघाय चालू हां
हा. हा.
चालू केलंय मग आता बघायला त्या काकांच्या मुलाचं.
हा हा हा हम हम ह.
ह
चालतय चालतं.
आज स्कूला सुट्टी आहे वाटतं.
काय म्हणला? हॅलो. आवाज अडकाय लागलाय तुमचं.
हॅलो. नाही हो. आवाजच येईना. काय समजना बोलतेल. हा आला आला.
हा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. जरा जरी इकडे तिकडं हल्ल की मला वाटतेय आवाज जातोय.
तुम्ही हलून म्हणजे हालून काम करायला का इकडे तिकडे?
नाही नाही. इथच आहे. एकाच ठिकाणी पण थोडस जरी हिकडं ह्या. या साईडन त्या साइडला जात्या. मोबाईल पकडलं तरी असं जात्या रेंज.
हा हा.
मी बसल्या काम काय मोबाईलवर कामाला पकडायला लागतोय.
हा हा.
अजून नाही. काम करायची म्हटल्यांवर मोबाईल ठेऊन कराय पाहिजे. तर ते रिकाम केलं होत काम करत करत फोन केला.
हेडफोन लावायचा आणि करायचं.
हो. हेड पण ते एअरबड्स नाहीत ना. त्यांनी घेऊन गेलेत. लक्षातच नाही काल ठेवाय सांगायच आज पण नाही. आणि माझा ते खराब झालंय.
हा हा तो पण आहे मग आता काय करायचं.
आणि ह्याला काय स्पीकरचा पण ऑप्शन नाही. स्पीकर वरती ठेवून बोलू पण शकत नाही. काल जास्त कॉल करायच होता ना हा. मग काल तरी बोलली मी त्या त्या प्रिया, प्रिया दिदी आहेत त्यांच्यावर बोलले मी. असं थोडं काम करत करत करत नंतरचे कॉलवे बिना त्यानंतर ते एकट तासगावचे अ कोणते रवी, रवी म्हणून आहेत ना ते त्यांनी मला मेसेज केलता पहिला. मग मी म्हणल कोण आहे, काय आहे म्हणजे राहू दे म्हटलं ना असं करायचं. कॉलिंग वगैरे तर त्यांचा तसा आला तसं करू का म्हणे ठीक आहे. तर त्यांनी दिला मला ते म्हणले की माझी बहीण वगैरे एकत शेजारची का बहीण असं काय ते म्हणलं. लेडीज देतो येतो. लेडीज वर लेडीज व बोलायला बरं पडतंय म्हणलं ठीक आहे दया म्हणलं. मग त्यांनी दिला मला कॉल त्याचा. मग ते आहे आणि ते आणि माझ्या वाहिनी असं तिघांच्या वर बोलली फक्त. बाकीचे कॉल काय झिरो झिरो मध्येच गेले.
हा हा ह ह मग त्यांनीच तुमचा नंबर दिला मला करा म्हणल्याच. कॉल आहेत अजून?
हा हो.
हम्म मग त्यांना विचारला मी ना कोण असेल तर दया म्हटलं नंबर. मला मग त्यांच्या भावाचा पण त्याने दिलाय.
हां.
मग ते भावासोबत आणि बोलतील.
हा ते भाऊ म्हणजे तेच असणार आहे मला वाटते माझ्याशी बोलले ना ते. हा त्यांचे पण आता कॉल होत आहेत मला वाटतं. ते शेवटचे काय ते दोन तीन राहिल्या असतील.
झाले की कॉल त्यांचे.
होय का?
झालेत त्यांचे कॉल मॅसेज बोलतात माझ्यासोबत त्यांनी व्हॉट्सअप ला. हा कॉल झाले त्यांचे कालचं.
हो दिप्ती मॅडम बरोबर माझ्या बरोबर रात्री करणार होता टास्क. पण रड म करता आला आप
हा तुमचे किती तीन झालेत आजून?
नाही मला वाटतंय हा केला ना एकच राहतोय मग माझा.
एकच राहते काय हा हा ह.
झाला माझा कॉल मी ठेवते तुम्ही करतायं का मग? हॅलो! हा ठेवा हा करा. एका मिनिटात हा करा.